हा आता आवरलं बघ स्वयंपाक वगैरे जरा बाहेर जाऊन आले मग अे आल्या होता तुझा फोन खरा अगं ते आता मुलाचा बड्डे आहे ना मग ते केक ठरवायला गेले होते.
हा हा कधी हाय
काही बोलता आलं नाही बावीस तारखेला ग हा मुख्याच तसं हा मग तेच कीकेक ठरवायला गेले होते, त्यामुळे मग म्हंटलं नंतर करते फोन.
हा हा हा ठरवलं? का मोठ्याने करणार आहे काय वाढदिवस
काय नाही बाई घरातल्या घरातच त्याच मित्र फक्त बोलवणार म्हणालाय ते
हा हा हा हा हा हा..
झालं की आता पहिलं पाच हं पहिलं पाचच केलं की गं मोठ आता मग म्हणलं घरातल्या घरात पोरांना तेवढं आपलं बोलवायचं म्हटलं. पोरांना पोरीसनी तेवढं बोलवूया करूया म्हणलं
हा हा हा चालतेय की अ अ आवरलं बघा म्हटलं फोन करूया तुम्हाला हमं आणि काय आज बाजार होता ते बाजार सगळं व्यव काही काय भरायचंच झालं नाही भाज्या निवडाच्या मग आता निवडल्या मगाशी मी आणि आईनी हम्म मग तुमचा काय?
आज स्वयंपाक वगैरे काही नव्हतं काय म्हणलं आज बेत होता काय शुक्रवार?
हम्म आज शुक्रवारी काय अंडी केल्याच संध्याकाळी
होय हा हा
हम्म मग काय अंड्याच करायचं मला काय एवढं लागतं नाही मग म्हणलं भाज्या निवडून घ्या. सकाळी जरा
हा हा
पण आलं मग ते राहिलं ते राहिलं
हा हा हा हा मग गवारी तेल पण निवडून ठेवताय तुम्ही?
नाही नाही गवारी वगैरे नाही निवडत ते निवडते हो तर पालेभाज्या हो पालेभाज्याच निवड कोथिंबीर म्हे पालेभाज्या कशा लगेच उद्या कर ही ते खराब होतात ना लय दिवस ठेवले की उद्या परवा हम्म
म आज काय केले अंडा मसाला? आज आमच्यात गेल्या नाहीत बघा आई जरा पाऊस यालता तर आम्हाला शाळेच्या हे ना काय आता बाजारात जायचंच होत नाही तर आधीच कसं शाळेचं टायमिंग माझं ते अकरा होत ना मग मी शाळा सुटले की येत होते बाजार करून खरं आता टायमिंग कसं चेंज झाले दहा ते दोन असते त्यामुळे मग तोपर्यंत बाजार संपतोयच ना. त्यामुळे आता काही मला होतच नाही बाजारात जायचं असं व्हायलंय मग सासुबाईच जातात बाजारात
होय. हम्म परत आता मंगळवारी कुठल्या दुसऱ्या वाराला करताय काय बाजार मग आज नाही केला तर
ते संध्याकाळचं असतं ना शनिवारचं डेक्कनवर बघ होय हा मग तिकडं शनिवारी जातंय हा नाही तर मग आई मंगळवारी जातात आता भाज्या पण आहेत गं शिल्लक जरा फक्त कोथिबिर कोथिंबीर संपले मग वरती लावली पात मग ती आलेली तीच घातली आता आमटीला वरची काढून आणून मग आता उद्या येताना शाळेतन वगैरे येताना मग मी घेऊन येते असं कर ते जर काही लागलं तर हा
तेच की भाजी भाजी नसली की काय डब्याला करायचा प्रश्नच पडतो ते बाजार करायलच लाग हम्म हम्म
आणि कडधान्य तुमच्यात कसं खात्याात तरी ग आमच्यात आमचे सासरे कडधान्यच खायला बघत नाही अजिबात सुद्धा
हो आमच्या निम्मी लोक खात निम्मी खात नाही कडधान्य
असं झालं बाकी सगळे खाताय हा दोन भाजा करतेस का मग
हो अग करायलाच लागते खाऊन निम्मी खात निम्मी खात्यात निम्मी नाही खात असं होते पाले कधी तरराच आमच्यात एक भाजी असतीय. त्याने दररोज कायम दोनच भाज्या असतात.
हो नाही नाही आमच्यात काही एक करतोय खातोय फक्त कडधान्य जर मूग मटकी असलं केलं तरच मग सासऱ्यांसाठी तेवढं मग काहीतर करायला लागतंय.
हो आमच्यात ते दोडका, वांग असतं असलं तरच एखादी भाजी एकावर भागतय नाहीतर मग काय दोन करायला लागत्यात
हा हा नाही ते आणि कसं सकाळी साडेसातला डबा व्हायलाच लागतोय ना श्लोकसाठी मग तेव्हाच मी करून घेते सगळं असं करते भाज्या वगैरे आमटी काय संध्या सकाळीच मग करते जास्त उद्याची पण दुपारची
हो असं करताय होय तर सकाळी चपाती, भाजी, भात
हा हा नाही भात पण नाही भात मग गरम गरम लावत्यात आई बाकीच मग असतयच की नाश्ता करायला लागतोय चपाती, भाजी नाश्ता झाड लोट सडा रांगोळी हा धुन मशीन लाच की नाही नाही धुन मशीन मशिनला लावतोय कधी तर मग आई धुत्यात टॉयलेट बाथरूम धुवायचं हा सगळं आवरायचं जायचं होतय सोड आठ साडेआठ पर्यंत सगळं हा आवरून जरा योगा करते कारण वेळ असतोयच आता ना आवरलेला असत त्यात सगळी काम मग जर तेवढंच अर्धा पावन तास योगा करते कारण आपल्या शरीराकडे पण लक्ष द्यायलाच पाहिजेल ना आपण व्यवस्थित असू तर नाही नाही सुदर्शन क्रिया होत नाही त्याला जास्त वेळ लागतोय सुदर्शन क्रियाला ना
हा हा
सुदर्शन क्रिया नाय होत मग बाकीच सगळं करते ते भसरिका वगैरे आणि बाकीच मग व्यायाम करायचं
होय मी फक्त सुदर्शन क्रियासच करते आणि ते श्वास खाली करायला मस्तचा
हा हा
ते तोडत हो हो सुदर्शन क्रिया रोज करते तिथे त्यांला वेळ लागते पंधरा ते वीस मिनिटात होते सुदर्शन ते
हा हा नाही होत मला तर काही जमत नाही हा हा
जालाल्यापासून मला लय म्हणजे पाजक म्हजेला फरक पडला त्यामुळे मी चुक कधीतर असं कात कार्यक्रम वगैरे घरात असला कुठ ज लईच लवकर जायचं असलं तर मग करत नाही नाहीत मग उठलं की पहि ते करायचं मगच दाच
हा हा मला कर उटतेच काय
नाही नाही खायच टयमंग लव ल कामाला जरा वेळ होईल कामाला वेळ होईल जरा किती लाव मी साडेस मी सव्वाच्या साडेसहा ला उठतेस ना रोटून या्यायचं खालचं आणि मग सुदर्शन क्रिया करायचं आई जर आंघोळीला गेलायच तरर आंघोळ तस एक एकदा अंघोळ करून करतोय एक एकदा अंघोळ झाल्यानंतर करतोय असं
होय हा हा
किती ओ त्याला पंधरा ते वीस मिनटं मग सुद्दर्शकियाला मी बाकीचं काय करत नाही योगा बिगा म्हणजे बाकीचा व्यायाम वगैरे काय कर नाही फक्त सुदर्शन क्रिया ते जरी केलावर
त्या पण करत्यास काय
कुठल्या
त्या थ्री स्टेप्स नाहीत का पहिला करायच्या त्या थ्री स्टेप्स परत भसरिका आणि मग ते सुदर्शन क्रिया ओम झाले की मग सुदर्शन क्रिया ना
पसत्रेका पहिला करते मग ओम करते आणि मग सुदर्शन प्राणांचं माझं ते क शवासाचं कनी चुकतंय म्हणज ते जरा विचारायचं. चुकीच काय करायला नको ते परवा.. विचारायच म्हणलं ते बोलण्याचा दुसराच विषय निघाला ते काय लक्षातच नाही स विचाराचं.
हा हा होय हा हा.
हा. नंतर पण होत्या त्या जेवयच्या टाला ते पण वेगळाच विषय चालू होतं त्यामुळे ते लक्षातच. विचाय त्यांना म्हणजे ते माझ.. सेप जरा चुकत हो ते प्राणांचच आहे ना ते ते आठ तीन..
प्राणामच ऐक नाही ते येतंय कि मोबाईल ला. ते मोबाईल वच लावायचं मी पण मोबाईलवरच. सलाव का.
होय मी ते मोबाईल व बघ नाही कायच टाकायला असते त्याला.
का सगळंच येतय थ्री स्टेप्स प्राणायाम म्हणून टाकलं क नाही येतय सगळं.
येते व ह हा मी माझा मी सॉल्स घेऊन करत. ते ते सोहम सोहम असं करतच.
हा हा हा ते मग आपणच कराय लागतय सोड पण. त्यानुसार म्युझिक नुसार होऊन जातय ते.
हा हा हा तेच ते प्राण्याम टाकायचं काय बघते की किती मिनिटाचं आहे ते
अ त्याला लागतोय कि अर्धा पाऊन तास लागतोय त्याला. कारण पूर्ण सुदर्शन क्रियेला लागतोयच एवढा वेळ खर तर मेन म्हणजे. मग ते तुझं काहीतरी राहात वगैरे असल असं होतंय.
मी करत असते ना मधलं ते प्राणाम करतच. नाही ना ते माझं चुकत म्हणून श्वास घ्यायला त्या माझ पंधरा वीस मिनिटात होते ना पंधरा ते वीस मिनिट.
हाय हा हा.
माझं ते चुकतंय ना मग चुकाय नको मण ते विचारून करायचं म्हण तेवढं तर सुदर्शन क्रिया अस. सोहम सोहमच्या श्साच होते ना.
हा हा हा हा तेवढं फक्त करतेस चाल ते सोडते तेवढे जरी केलं.
सुदर्शन क्रिया तेथोड तेवडा ते
म शरीरात किती फरक पडते म्हणजे माझं मला मला जाणव येते.
हा हा.
म्हणजे मला आधी असमचा जिना चटढला क नाही सध मगडगाच्या बसल्याशिवाय चेनच पडायचा नाही आता काय वाटत.
ह हा होय काय हा हा. करायचं मग आता दररोज.
अ सॉस घ्यायचं सोडायचं सॉस पाय असलं म्हणजे सवसाच जास्त व्यायाम करतोय मी.. मग कारण मला ते मला तेच. करायला सांगितले डॉक्टरांनी जे असं श्वासाचा व्यायाम करा म्हणून..
हा हा चालतय चालत ते केलं त ह् आणि काय म्हणते अस बाकीचं आवरलं.
आवरडलं बघा तुमचं उद्याची तयारी उद्या कितीलाशा स्कूल तुमची सॅटर्डेला.
आहे तेच टायमिंग आहे आमचं. दहा ते दोनच हा नाही नाही शनिवारी. पण तेच टाइमिंग असते फक्त टेस्ट असते जर शनिवारी टेस्ट असते वीकली टेस्ट.
होय.
हा.
हा.
ह सायतेत.
तेच असं रे मला वाटलं काय आणि मग मुलांना काय द्यायचं घेऊन येत म्हण. म्हणे रोज काय तुमच्या शाळेत कंपल्सरीे आहेत.
कशाच म्हणजे तस काही नाही चालतय चपाती भाजीच करू शकत. तो आणतोय असं चार्ट वगैरे त्यांनी काही दिलेलं नाहीये.
हा हा.
रेग्युलर चपातीन भाज्या आणायची शनिवारी तेवढं मग असं वेगळं काहीतरी आणलं तरी चालतंय. असं ते पण म्हणजे हा आंबवलेल्या पदार्थांचं.
अ नाहीयचं असं.
हा असं आहे.
हा हा मला वाटलं काय असं चार्ट वगैरे प्रत्यक्ष आहेत देत. त्यात ना तसं तुमच्या पण स्कूलमध्ये आहे का असं विचारत नाही नाही.
रोज चपाती आणि भाजी चालायचीय.
हा हा हा आमच्या मुलींच्या पण शाेत तसच आहे रोज चपाती भाजीच आहे कंपल्सरी आणि शनिवारी स्नॅक्स काय पण द्या असत. कोरडा काय वाट काय पण द्या असं असं हेच द्यायला पाहिजे तेच द्यायला पहि नसतय.
हा हा म्हणतात पोर पराठा वगैरे असल काहीत काहीत वेगळं घेऊन येतत रोज आणि त्यात टीचर एक घास खावा माझं कसलं लागतंय खाऊन बघा माझं कसलं खाऊन लागतंय खाऊन बघा लाग. प्रत्येक जण एक एक घास देते.
मग पोट भरत असेल.
होय मग काहीतरी म्हणजे दोन पर्यंत तरी ना. नाही डब्बा नाही घेऊन जात जातानाच मी नाश्ता करत नाही पोहे उपीत असल काही खात नाही. चपातीन भाजीच खाऊन जाते असं करते.
होय मग घरात ना कितीिला बाहेर पडाय लागते.
अ साडेनऊ वाजून पाच दहा मिनिटांने बाहेर पडते की जातय पाच मिनिटात ना.
हा हा.
हा. मग कधी तर पेट्रोल घालायचं असल तर मग जरा लवकर जाते असं करत.
हो. चालते काय बर बर.
पोरी जेवल्यात. त्यां
नाही अजून फोन आलाय काकीचा बोलते मग तुम्हाला देतस म्हणत.
होय हा हा.
का म्हण ते आपण आता चॉकलेट खायला त्या खाल्ल्यात खायातता वेळने लेल्या त्या आपण आज वेळाानं जोगल्या वेळानें उकल्याग त्यामुळे सगळंच वेळानं झाले.
हो हा हा त्यांच्या पप्पा आले काय गावासून आलेल्या
आले सकाळी येने आज गेले पण विट्याला विट्याच काम आले. विट्याच काम आले म्हण गेले ग आता पाच वाजता गेलं. म येत.
हम्म हम् होय हा. ल हा आणि काय? हा हा चालेल चालेल हा. अ.